हॅलो.
बोला
बॅकग्राउंड साउंड खूप येतोय.
हॅलो.
हॅलो.
येतोय का आवाज?
हो आता
हा बोल ना.
काय करता तुम्ही?
काहीच नाही कॉलेज करतो.
अच्छा, कॉलेजमध्ये काय?
कॉलेजमध्ये बी सी एस चालू आहे. ओ सध्या. म्हणजे बी सी एस कंप्लीट झाल. आता एम सी एस ला ऍडमिशन
अच्छा कुठ घेतले एम सी एस ला ऍडमिशन.
त्याच कॉलेज ला आमच्या
अच्छा
हम्म तुमचं काय चालू आहे?
नाय आम्ही भी करतोय, आम्ही सेकंड म्हणजे या वर्षी टी वाय ला आहे.
अच्छा अच्छा अच्छा हम्म. कार्या ॲपचं काय काय विषय?
ह ऍक्च्युअली ह्या ऍपचा विषय असा आहे, की तुम्हाला म्हणजे काही प्रोजेक्ट्स आहेत यांचे त्या प्रोजेक्ट नुसार त्यांना टास्क भेटते, आणि ते
हा हा हा.
टास्क कम्प्लीट करण्याचे पैसे देतात आपल्याला.
हा हा हा हा अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही कोणच्या कुणाच्या रेफरन्स ने आले?
काय?
कोणाच्या रेफरन्सने आले तुम्ही?
ऍक्च्युली माझे एक अ रिलेटिव्ह मध्ये होते, त्यांनी दिले माझ रेफरन्स.
अच्छा अच्छा अच्छा.
हम्म मी म्हणजे माझ जॉईन केलं होत, काम चालू होते.
हा हा हा.
एक्झाम वगैरे आलत्या म्हणून मी बंद करून टाकल.
हम् हम् हम्
आता परत फ्री टाइम भेटला मग म्हटलं बघू एकदा ट्राय करून कारण तेव्हा माझा इन्कम जनरेट झालेला नव्हता.
हा हा हा.
मग आत्ता परत चालू केल, तर म आता स्टार्ट केल यार.
हा हा काय व्हेरीफाईड हाय का काय वाटत तुम्हाला व्हेरीफाईड हाय का काय वाटतं
ती म्हणजे प्ले स्टोर वरती आहे म्हणजे व्हेरीफाई वाटत मला
हा ते तर आहे पण
व्यर्थ
हा हा बोला
हा ते तुम्ही बोला तुमचं काय म्हणणं होतं व्हेरीफाई
हॅलो
अँप व्हेरीफाईड हाय व्हेरीफाईड अस
अच्छा हो सध्या तर म्हणजे चालूय स्कॅम खूप चालूय
हो मग हेच ना
हॅलो
हू बोला
प्रत्येक विषयात
हॅलो
हॅलो बाकी तुम्ही काय करता स्पोर्ट्स वगैरे काही
चल मनु स्कॅम स्कॅम स्कॅम स्कॅम स्कॅम
हो
आजकाल ना
परंतु विषय असा आहे तिथे सगळीकडे पैसे माग ताय इथं आजपर्यंत म्हणजे माझे रिलेटिव्ह मध्ये तुम्ही म्हटले
हा पेड करतायेत
स हा समोरून पे पैसे मागताय आत्तापर्यंत कार्या अँप ने समोरून पैसे नाही मागितले त्यामुळे मी करतोय जर मग समोरून मागितले असते तर मी वर्कच केले नसते
म ते पण बरोबरये
अच्छा तुम्ही कधी जॉईन केलं
आम्ही आम्ही आ पहिलाच दिवस हाय आजचा माझा
अच्छा तुम्हाला टास्क आले
नाही टास्क तर नाही आलेले काय माहिती का आता
अँप रिफ्रेश करून बघा तुम्ही
केलं सात आठ वेळेस अँप रिफ्रेश करून बघितलं ते तर नाहीच नाहीच नाहीच नाहीच येतय काय माहिती का बरं
तुम्ही कोणाला ही अँप रीकमेंड केलंय का आतापर्यंत
नाही अँप तर नाही रिकमेंड केलं मी सध्या कोणाला हा माझा एक मित्रये त्याच्या तसं कडण घेतले त्यांने मला सांगितलं होत असं असं आहे कर म्हणून मी आज डाऊनलोड करून बघितलं
ओके
हू बाकी अजून कुट कुटले तुम्ही प्रॉपर
हाय मी चांदवडचा हाय नाशिक
चांदवड, अच्छा अच्छा हम्मं
अ, हो
आम्ही प्रॉपर नाशिकच हेय पंचवट हम्म पंचवटी हम्म अजून काय?
काय नाही आपल्या फिल्डमध्ये जॉब आहेत कुठे
आपल्या फीलल्ड मध्ये यार, आपल्या फील्ड मध्ये कॉम्पिटिशन एवढं बेकार हे ना कस सांगा आता, आपल्या फील्ड मध्ये एवढं बे कॉमपिटिशन हेय, आता एम सी एस वाल्यान सुद्धा दहा दहा हजाराच्या नोकऱ्या भेटू राहिल्या त्याच्यापेक्षा एखाद्या, एखाद्याच्या हाताखाली तेच्या बरोबर माहिती घ्या दहा, दहा हजार रुपया मध्ये कोणाला दहा दहा हजारामध्ये कोणाला परवडणार आहे ते
अ्, आता तुम्ही म्हणतात ते पण माझा एक फ्रेंड हाय ज्यानी सेडेक म्हणजे एम सी एस केलंय बी सी एस नंतर यांनी कॉलेजवरनच क्लिअर केलं होतं
हा हा
आणि नंतर सिडेक कोर्स केला त्याने
हा, हा, हा
बावीस लाखांच स्टार्टिंग पॅकेज हे फ्रेशरला
अरे, मग त्यानी त्याला एक्सपिरियन्स आपल्या काय म्हणतात ते असेल ना मेहनत तेवढी घेतली असेल ना त्याच्यावरती म्हणून तर बावीस लाखाच बॅक किती
हो मग आता मेहनत केली तर बरं जॉब आहे ना, मी ते सांगतोय ना.
तेे तर आहे कारण आजकालच्या पिढीला कसं लागत स्मार्टवर्किंग लागतं स्मार्ट वर्किंगच लागतं आणि कसे लवकरात, लवकर पैसे भेटले पाहिजे लवकर लवकर इन्कम कुठून जनरेट करता येईल ते बघतात लोकं पुरं आजकाल नाही का स्टार्टिंगला त्यांला पंधरा हजार रुपय जरी भेटल ना तरी लई होऊन जात माहितीय का ते म्हणत एक्सपिरियन्स घेता, घेता, घेता आजकाल इंजिनिअरिंगवाल्याच सुद्धा चार, साडे चार लाखाचे पॅकेज म्हणजे भेटत किती सत्तावीस, अठ्ठावीस हजार रुपये महिण्याला, त्येच्यात तुमचं राहणं, खाण सगळं निघून जात, दहा हजार रुपये रेंट, पाच हजार रुपये काय तेरा हजार मध्ये काय तेराहजारमध्ये होणार हे
तेवढा आहे म पुण्यासारख्या सिटी तर तेवढं रेंट हेय
आं
जिथ बाहेर जॉब घ्यायला गेलं तेवढं रेंट हे नुसतं
हा म तेच ना आजकाल हे काय, डि, डिपोजिट पंधरा वीस हजार रुपये लागत तेच ना, मग काय उपयोग हे करून पण
कायं
त्याच्यापेक्षा आहे ना, शेती -बिती बघितली तर कधी परवडत
शेतीला पण मग काय कधी पाऊस होतो कधी येत नाही ना
हा ते बरोबर आहे शेतीला कधी काय कधी काय नाही
तुम्ही काय कोर्स वैगेरे केले साईटने
नाही साईडने मी सध्या माझा याचा अभ्यास चालूयं स्पर्धा परीक्षेचा
अच्छा कोणत्या आता तलाट्याचे आय थिंक फॉर्म सुटले
हा ते ते भरायचे आता पत, करा वाहते ते तिकडच तिकडे उलट, ते परवडत नाय ते मग एखाद निघून गेलतर तर देवाची कृपेने चांगलच आहे ना. तिथं पण स्टार्टिंग जास्त मस्त भेटतं ना रे जास्त, आणि तिकडं कसं कोनचा बोलवा, हम्म.
हा शिवाय गवर्नमेट जॉब हाय ती.
हां मग तेच ना रे,, गव्हर्मेंट जॉबला मरण नाही ना कुठंच. प्रत्येक गोष्ट, ठीक आहे प्रत्येक गोष्ट ते ऑनलाईन होती, पण मग ते थोडी गव्हर्नमेंटच्या जॉबच्या थोडी ऑनलाईन होणार आहे. हुनहुन किती टक्के होणारे, पाच टक्के, दहा टक्के, पंधरा टक्के लई त लई वीस टक्के. त्याच्यावर तर नाही होणार ना, बाकीच्या कामं तर लोकांचे सिग्नेचरनीच होणार आहे ना, बरोबर आहे की नाही. हा मग, म्हणून बघ. गवर्नमेंट बेस्ट एकदम मस्त मधी. नाही काही लोड ना काही, फक्त करायचं आपलं आपलं कामाशी काम ठेवायचं.
कॉम्पिटिशन पण खूप आहे तिथं पण.
कॉम्पिटिशन आहे, पण आता हे बघ असं,, तूला खरं सांगू का, कॉम्पिटिशन कोणत्या याच्यात नाही, असं विचार करू, आता तू बी सी एस म्हणतो, बी सी एस मध्ये आपल्यापेक्षा आपले आपल्याला म्हणजे कॉम्पिटिशन द्यायला इंजिनीरिंग कॉम्प्युटर इंजिनिरिग य,,, ए आय ले ए आय डी एस वाले डि अ त्याच्यानंतर भरपूर झालय ना रे. बाकीचे जे आता काय, आजकाल बी कॉम बी फॉर्म बी ए बी कॉम वाले सुद्धा कोर्सेस वगैरे करून आपल्या फील्ड मध्ये घुसतात, बरोबर आहे का नाही. त्याच्यापेक्षा के कधी पण परवडतं ना.
अच्छा,, मग नोट्स कोणतं प्रेफर केला याच्यासाठी तू.?
बी एस ए साठी माझं मी ऑनलाईन सचिन दावरने सचिन दावरचे क्लासेस घेतलेले आहे.
अच्छा.
ऑनलाईन हम्म,, त्याच पण चालून द्यायच आपलं आपलं,,, अभ्यास आपण भला आपला अभ्यास भला. करत राहायचा कंटिन्यू, काय होतं काय नाही बघत रहायचं पुढं.
बरोबर ए.
तुम्ही पण हम्म,, तुम्ही पण ट्राय करून बघायला पाहिजे माहितीयी का
हा मला माझा एक फ्रेंड बोलला फ्रेंड बोलला म्हणे,, म्हणजे त्याच्याकडे म्हणजे एक त्याची फ्रेंड आहे त्यनी, क्लिअर केल्या आत्ताय याची,,, बुक्स पाडल्या आहे म्हणे फक्त स्टडी करायचं,,, दुसरे
कोणत्या ह्याचे आहे? एमपीएससी च्या.
हा एमपीएससी चय.
हा का? करायला तुम्ही स्टार्ट जर केलं असतं, तर एवढंच आता बुटिव आहे फोर्थ इयर फोर चार्ज तू एमी बी बॅटर आहे का तुमचा?
हां.
हां मग एन इ पी पॅटर्न आहे मग चार वर्ष, अजून दोन वर्ष दोन वर्ष जर तिकडे ती सोडून जर जर तू अभ्यास केला. तुझं कसे पण क्लिअर होता. आरामशिर डोळे बंद करून. दोन वर्ष खूप होऊन जाता. बेसिक टू ऍडव्हान्स क्लिअर करण्यासाठी.
बेटा विषय असाय तो तर ऑप्शनल आहे, आम्हाला तो काही विषय नाही करायचा तर करू शकतो.
हम्म हम्म हम्म, अं, हु, हु नाही पण मग कसं हे बघ ते पण करून ते पण करून घ्यायचं, हे पण करून घ्यायचं, दो्ही पण कुठे व्हायचे सोबत जिथं अवडल सता इकड नाही झालं, तकड बी सी एस मध्ये होऊन गेल, बी सी एस मध्ये झालं, इकडे याच्यात होऊन गेलू गव्हर्नमेंट मधी
हो,
हं तेच करत राहायचं, करून घ्यायचं जिथं भेटल तिथं भेटून जातं.
मला म्हणजे मी सध्या बघतोय, जॉब आल हा स्किल डेव्हलप करतो सध्या, स्किल कोणते केलं त डेव्हलप राहिल?
स्किल, स्किलच्या बाबतीत म्हणलंणारे. अ काय सांगु आता स्किल कारण ऑच्युली मीच मिच ते प्रेफर करत नाही, मिच करत नाही तिकडं मीच जात नाही, त्या फिल्ड मध्ये. मी म्हणजे कसं माझ्या घरच्यांच प्रेशर होत. त आता करायचं म्हणून करून घेतलं.
ओके, मी दोन मिनिटात लगेच कॉल बॅक करतो तुम्हाला.
हां ठीके चालतयं -चालतयं.
हा,
हा,